हॅलो.
हॅलो.
हॅलो आवाज येते आहे का? आवाज कट होतो तुझा माझा पणमट कट झालाय इकडं.
आता
हा याला बोल की.
काय गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग ईतक्या सकाळ-सकाळ फोन केल्यास.
काय म्हणलं करावं म्हणल आता फोन सकाळी-सकाळी आठवण झाली.
ग्रीन टी प्यालो ग्रीन टी प्या
ग्रीन टी हा आत्या मि ग्रीन टी पीत नाही ना.
काय?
झाला चहा पिऊन.
चाहा पितोस व्हय मि आता सुरुवात केली थंडीत पहिला चहा बंद केला.
वजन वाढले काय?
वरन काय एव्हड नाही सोड मेंटेन राहाला पाहिजे की. नाहीतर वाडुन काय करायचं.
हां.
ग्रीन टिं प्यायचं मस्त.
मी काय नाही जरा गाडी पुसून ठेवावं म्हणलं. दादू धूळ बसल्या गाडीवर.
धुळ बसल्या व्हय.
बाहेर-बाहेर लावत त्यामुळ त्यावर धुळ उडते त्याच्यावर.
हा धुळा रे बाहेर. आणि वारं सुटलं विस ट आला दोन तीन दिवस झालं. त्यामुंळ धुराळ बसते लई हा.
गाडीवर
धुराळा सगळं उठते मग काय कामाला जाणार असशील.
व्हय कामावर जानार आता.
हम्म-हम्म.
म्हणून पुसून ठेवाव म्हनल.
हा-हा. म्हनल आता फोन करूया मग आंगोळ वगैरे?
आता करायचं की आवरून करायचं.
हा-हा
बाळ काय करायलाय तुमचं?
काय झोपल्यात अजून पोरी.
दोघी पण?
होय दोघी पण.
बरं आहे बाबा निवात झोपायचं.
हम्म त्यांची लाईफ म्हणजे काय आता लहानपणीची लाईफच वेळ आहे.
हम्म.
निवांत झोपायचं निवांत उठायचं.
ते उठली बघ.
हम्म.
अरे उटली बघ ही.
आत्ता उठली व्हय ती.
ते शाहु महाराजस झालंय कधी पाहिजे तर उठ.
त्यानां काय सुट्टी असल त्यामुळं निवांत.
व्ह्य सुूट्टी आज आहे तसमी.
हम्म.
निवांत आहे की.
हम्म. मग आणि काय चहा वैगेरे?
चहा अजून नाय आता उठलोय आता करायचा चहा.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
एकदा आवरून तर घ्यावं म्हणलं.
हा आता गाडी ते पुसून चकाचक करून घ्यायच पहिला.
हम्म. ते पुसून तर ठेवतो म्हणजे चकाचक करून म्हणजे नंतर न जाताना गडबड नाय.
होय चालतय की. आवरते भराभरा मग जायला वेळ होत नाही.
आवरून ठेवायला सगळं.
म नाष्टा तेन काय करतोस का नाहीस?
नाष्टा करतोय की ते पोहे तेन.
हम्म हम्म पोहे उपीट.
हां काय करेल ते कराय मम्मी काय करते तेच्यावर.
काय करत्या कायतर कायतर देत असेल.
हम्म.
खायचा आणि जायचा. आणि डबा तेन न्हेतोस ना हो हा हा. हा. एक तास असतोय काय ब्रेक? अर्धा तास असतोय होय हम्म हम्म हम्म.
लंच ब्रेक तेन झाल्यावर मग
हां हा हा किती वाजता ब्रेक होतोय?
एक एक वाजता असतोय एक ते दीड.
एक ते दीड हम्म हम्म. कोंबड्या बघ की आमच्या दारात कोंबड्या किती आल्यात बघ.
हम्म आमच्या तर कोंबड्या आहेल काल परवा दोन दिवस.
हा तिकडे यात्रा झाली ना त्या ए मासोरबाची झाली म. हा हा हा हा.
चालू आहे जायचा फिरायला आज.
हा हा हा.
आता दोन दिवस गेलो नहीं टाइम मिळाला नाही दोन दिवस बाहेर
हा.
परवा दिवशी काय जेवणच हुत.
हा.
काल जरा कामात होतो म्हणून काय गेलो नहीं.
हा हा हा.
आज बघायच.
हम्म चालतय की.
हम्म.
आमच्या इथं दारात चिमण्या कोंबड्या सगळं येतय.
बरं हाय बाबा, आमचं कोण येत नाही तिकडं.
चिमण्या असत्यात कोबड्या असत्याात सगळं. शेती आहे ना इकडं भरपूर त्यामुळं शेती असल्यामुळं असतय सगळ.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
सिटीत कसं काय असं त्यांना खायला पियला काय नसतय त्यामुळे तिकडे जास्त.
तरी हायत म्हणाच बऱ्यापैकी आपल्या इथं हाय घरावर एक झाड. घरापशी त्या झाडावर घरटी आहेत दोन.
हा हा झाडं वगैरे असली की येत्यात सोड.
एक दोन चिमण्या आहेत.
हम्म झाडं वगैरे असली की लागत्यात घरट ते गारव्याला असतात जरा.
हम्म
आमच्या इथं पण कसं झाड भरपूर आहेत शेतीत पाणी सगळंच हाय त्यामूळे ते असत सगळं,
हा मग
काय नाही बघ आता स्वयंपाक कराय लागलोय. चपाती झाले अ हम्म डबा द्यायचा असतोय.
हां हां हां
म स्वयंपाक करायचं चपाती आज बटाट्याची भाजी करायले.
हम्म
आंबील केल्या.
डब्यातन आंबील देणार.
होय डब्याला देतोय की आंबिल दुसरा सेपरेट अस लांबडा पेला दे पेला टाईप असं ड्बा आहे.
हां हां
त्यात घालून त्याला कागद जरा वर लावायचं द्यायचं. आता हे उन्हाळ्यात आंबिल तेन लागतय रे! उष्णता असते ना आता भरपूर मग ते आंबिल मध्ये जरा गारवा असतोय.
होय
मग जरा आंबिल कायतर काकडी हे ते जरा देते कायतर कायतर सॅलेड ला
हां
डब्याला नंतर जेवण दुपारचं जात नाही.
दुपारचं जेवन जात नाही.
ह् तू पण काय तर घेऊन जात जा तस ताक, आंबिल
कधी तर ताक घेऊन जातोय सॅलड करून देतच किमा म कसध
हा ताक करून दही दही काय आंबट हे होते
दही काय मला ते भाजी बरोबर जरा तेन लागत्या म्हणून मी घेऊन जातोय
हा हा आंबिल पण जरा करायला लावायचं मम्मीला कवा तर आंबिल तेन पण करा आंबिल तेन न्यायचं जरा बरं पडते
होय
या उन्हाळ्यात जरा गारवा असलेले पदार्थ जरा खायचे काकडी म्हण बीट जरा
बीट तेन घेऊन येत्यात कंपनीमध्ये
हा
सगळं वाटून तेन घेतलं आम्ही
हा हा हा कोणतर कोणतर आणत असतील कणी सगळे संघ जेव्हा बसत असशीला हम् हम्म चालतय कि मग सगळ आपलं पण काय तर शेअर करायचं त्यां
हम्म आपण द्यायचं जरा त्याच्यापण घ्यायचं
चालते की
हम करायचं काय काय
मग सगळे बरेच
ऐत बरत आहे
हम्म सगळ्यांचा चहा नाश्ता पिजांची आंघोळ झाल्या त्यांनी आमच्यात पण आहेतच बाबा आहेत अजून पोरी झोपल्यात
मम्मी जे झाल्या पप्पा स काही केलेत लवकर
हा ह यांच्यात पण आता गेलात माळ्याकड मळ्याकडन आले की आवरते
हा
जातात मग कामावर
तर राहना बना आ मस्त बी तेवढं बाहेर हं
त्या सकाळी जाऊन येतात ज तिकडे जनावर वगैरे हयात म दा दहातेन अस म एकदम ते येतात आवरून पहि ना आणि मग इकडं जायचं कामावर कामावर मग एकदा स
सुट्टी दिवशी जातही नाही कुठे फिरायला बाहेर रेवस हा
बाहेर कुठं असं पॉर्स घेवून लोकांला जाऊन यायचं फिरून काढायचं म्हणालो
तेच गणपतीला तेन जाऊन यायचं इथच
हा आहेता भरपूर त फिरण्यासारखा पण लोकल जावून केंद्र वगैरे आहे सगळं पण बघ सुट्टे दिवशी शक्यतो काहीतरी काहीतर सुरू हाय घरातली कामं तेन निघत्यात.
त्यामुळे जायचं होत
घराली कामं काढून जायचं बाहेर जरा.
हा बघूया मग आता काय काय कसं कसं जायचं होतय.
अरा फ्रेश होतो वाट मूड पण जरा फ्रेश होतय व्हनी.
होय होतय सोड बघायचं मग, ट्रिपला बघुया. काढायचं मग, बघूया अजून ठरवलं नाही म्हणायला लागलेत नुसता काढूया म्हणून, लेडीज लेडीज बघूया कस कसं.
हा हा हा हा मम्मी पण म्हणाल्या बघूया आता कधी तयार होत्या आता अक्कलकोटला तेन जाऊया म्हणाल्या.
हा हा चालतय की हा. चालतय चालतय आवर मग तुझ पण, नंतर आणि करतो फोन हा.
हा हां.
हा, ठेऊ काय?